हॅलो लागला घाल्ला.
हा बोला लागला तेच की अजून लागतेय ते माझा आता मी तुम्हाला केला नाही कॉल शून्य सेकंदड मध्येच गेला तो.
कस.
मी आता तुम्हाला लावलेलं काय माहत. शून्य सेकड मध्ये तू गेला आता बघितलं.
सब्मिट केला ना सग मग.
केलं कि सबमिट पण केलं. आणि आता कॉल गेला नाही ते शून्य सेकंद मध्येच गेला काय झाले काय माहिती जाऊन द्याता. बघा कंच्हाला लागलंय.
एकच कॉल गेला काय बाकीच्या.
एकच आता तुम्हाला केला की नाही तोच गेला म्हणजे दहा मिनिट झाली. आणि शून्य सेकंद मध्येच गेला तो.
हा हा हम्.
असेच जाऊन देतात झाले तरी कॉल प.
हम् झाले र. क एकदा होतच होतात म्हणूनच. हा ल. तुम मु िमाड क. ह. होय बघ तिकडे खा. नाही बघत. गळ खेळते नाही बघायत.
हम हम मोबाईल वगैरे असं बघायचं आहे त्याला.
नाही का नाही ते.
होय नकोच लावा नसेल तर ते लावायचंच नाही तर कसं आपण रडत. य म्हणून जरा जरा जरी द्याय लाग नाही तेच सवय लागतात ते.
नंतर ना ऐकत नाहीत नाग.
नाहीत ऐकत अजिबात ऐकत नाहीत. ते आपण आता जरा वाईट वाटतं म्हणून दिलं नाही परत ते आपलंच हे करते.
आता होय.
अस आहे आमच्या मुलांचं तस तसच झालं. पहिल्या पहिल्यांदा आता पूर्ण बंद केलं त्यांच देतच नाही हातात मोबाईलच देत नाही म त्यां.
होय. नाही आहे. ह
अच्छा.
ते घेतोय हातात खरं आदळतोय असं करतोय.
होय डिस्प्ले केला की झालं मग आता.
गेलंय झाय हे झालंय सगळं. स्क्रीन गार्ड फुटला या हम्म. त्याच हँग झालंय तर टायपिंग करताना हँग हो. ते बदलून घ्यायच आता पूज्या.
होय कुणाला पण काय पण जात नाही ते.
आह.
टायपिंग करताना ते कुणाला पण काय पण टाईप करते. नाहीतर फोनच लागते कुणाला असू दे.
हा काल जरा ते टायपिंग करताना हे व्हायलतं ना ते टास्क मध्ये.
हा हा हा.
हम्म.
होमवर्क ते टायपिंग चालय काय टास्कमध्येध्ये आता.
हम् होय होयेत हा मराठी. तेनी ऑडिओ रेकॉर्डून हे करतात सेंड करतात.
हा हा हा
ते ऐकायचं आणि ते अ सगळं ते टाईप करायचं मराठीमध्ये
होय
हा ते काय आहेत ते सगळं्
हम हम्
कालच पना सला हम्म आता संध्याकाळी कराय
होय
ह
आणिने काय म्हणता तुम्ही इचलकरंजी म्हणजे तुम्हाला कपिल डॉक्टर म्हणून माहित असतील की
कपिल
हा ते हडांानवरच आहेत ते म्हणजे असं मान ते कंबर ते दुखते ते
होय काय माहत नाही बं
हा हा म्हणजेम् तेसं मोबाईल मध्ये ते आलत हो पिक्चर म्हणजे मध्ये कपिल डॉक्टर ते आहे ते
हा हा
हा हा मला वाटलं माहित असेल म्हणजे आम्ी एक वेळ गेते ना तिथं दाखवायसाठी म्हणजे मालते दु म्हणून
ह
हम् मचा हो ते डॉक्टर चांगलेच थोडा आयु नाडी परीक्षण पण असं करते चांगलं आहे
काम आहे त
म्हणजे कंबर मान आपल्या वयाचीच म्हणजे किती
ह
पाण झालेलेच असे मुलगा
हा हा
ते म्हणा असं
हा हा हा
त कंबरच दुखते अे किती जण होते ते अ
हा हा
बारी इचल्याचे सुद्धा मनके हे झालेत
होय दुखते या
होय मण का गॅपच पडला हे तसं झालंय आता माझ्या पण मानच तसच आहे ना जरा गॅप असल्यासारखं ह हम्म
त्या आवश्यक
होय आता ते औषध ते दिलंय की
ह हा
ते आता जायचं उद्याने दाखवायला
ब
अ स आणिन काय म्हत
्चर करणजित कुठं आहे
अ अ काय म्हणते तो तिथं असं काहीतरी हाय बघा ते अकॅडमी पण हाय बते त्याच्यासमोर
श्रद्धा केडमय का
बहुतेक आहेय असे कॉमर्सच ते घेतेत बघा तथं जास्त
लिंबू चौक मधून असं पुढे जायचं आहे ते.
हा हा लिंबू चौकात हाय काय?
हा पुढं असं जायचं ते तिथच आहे.
ब कामी
ते हा तेथच आहे. हा ते लक्षात येईना झालंय ते येतय परत नाव काय ते ना ते अकॅडमीचे पूर्ण लक्षात याला लागल्या पण नाव काय आहे ते समजना झालंय.
हा हा हा म पिय ए म पिय! ह ए मा पिय हा!
आणि काय म्हणताय?
काय नाही आता बघर काय काय होतंय.
हो माझ पण आता काय काय आहे बघू आता पुढ येतय का नाय टास्क आता झालेच पूर्ण! आता बघू लास्टचा आता झिरो सेकंद गेला बघा!
हा हा!
आणि काय म्हणताय?
शनिवार रविवारच बहुतेक शक्यतो तेवढ येत नाही कव्हा येतात
होय होय आता उद्या आलं तर आलं बघायचं आता.
ह नाही आला तर मग ग्रुपला मेसेज टाका कळल हा. फोने फ्रेंड टास्क कमप्लीट झालाय दुसरा टास्क द्या म्हणून.
होय होय नाही बघते की आता तेच.
हम्म! ए आला
तुम्हाला नंबर सोडलेला केलतासां काय फोन मग त्यावर?
हो तेच एकीला केलं ना त्याच्यातलं पण मग अग ते एकच वेळ कॉल झाला आणि दुसऱ्यांदा करायला लागले तर ते एकशेला म माझं!
होय हा हा! फक्त एक एकदा होतंय तसं एकदाच केलो की नाही पण दहा मिनिटं बोललं तरी ते एकशऐंशी मिनिट कम्प्लीट दाखवतय.
हा दाखवतेत. मग त्यांनी पण केलं नाही ना मी पण असं केलं मग त्यांनी केलाच नाही परत. ट्रायच केला नाही बहुतेक मग ते राहिलच ते एकाचं हं. एकाला मग केलं तुम्ही दिलेलं त्यांच्या हम्म!
करू का हा असं म्हणतेत. असच झालंय ते!
तरी तुमच कॉल लागतेत तरी! नाहीतर कसं मध्येच आस तुमचे मग कॉल आस गेलेच नाहीत वाया कुठले?
एक दोन केलेत तसं. प दि दिल नावता एकदा कट झाला आपपच आणि एक पण एकटायचा दोन तीन मिनिटाचा एक वयाच गेला. आवाजचचेेत न होता.
म माझी तर आता मला वाटते पाच सहा तर झाले असतील.
होय ह आमच्या दिदी पण सांगाल त ददीचे पण किती वीस पर द वीसभर तर झालं आणि बाकीचे सगळे हेच गेल्या. तेल रच गेलात म्ही हा दीदी होय होय.
हा त्यांचे पण झालेत ह ते म्हंटले भरपूर ूर का गेले असं म्हट मग त्यांना पण लागेनाच झालं तर आता एकशे मिनिट एकशे ऐंशी मिनिट पूर्ण झाले म्हणत लागलाच नाही परत त्यांना
होय म्हणाल त मला पण मममीच प हो मग ते एकश ऐंशी मिनट कं्प्लीट दाखवायलंो मून लागला नाही परत
हा हा हा.
हम्म.
असं आहे कुणाकुणा लावायचं झालं बाहेर.
हो.
आणि आता मी तुम्हाला पाठवते तुम्ही करा त्यांना बघा त्यांना पण तुमचा नंबर पाठवते हा.
हम्म आता आहेत काय?
फ्री असतील आता ते कॉलमध्येध्येच होते आता
हो.
ह तरी तुम्ही तुम्हाला करून बघा त्यांना त्यांची पण राहिली कॉल म्हंटल्यावर ते करणार.
करतेसग ज रस पुडल. हम् ह.
जेवण वगैरे आता तुमचं?
ह एक लाख.
हा हा हा.
हम्म तुमचं?
आता आमचं हे दुकानात नाल्यावर दीड पावणे दोन दोन वाजते त्याच.
का हा हा.
होय.
णार चाल मशीन मशीन चाल. खट्टा चालायचा.
हां बोला.
परत एकन करत थांबाण झालंय त्यानी ये.
हा हा मी नंबर पाठू काय तुम्हाला? एचं त्यांना करतय का बघा आणि थोड्या वेळने मलानी करा.
हा हा मी एक नंबर सेंड करते तुम्हाला? त्यांना लागतय की बघा न्याय लागलं तर मग आणि करा मला
चालत मल.
हां हां.
अ ना.